हॅलो.
आवाज येतोय?
हा येतय तुम्हाला माझा आवाज येतय का?
हो येतो येतो. बोला
हा काय चाललं तुमचं?
आमच्या इकड पावसाचं वातावरण होऊन आलंय
आमच्याकडे पाऊसच नाही हो
नाही का?
नाही ना पावसाची वाट बघून बघून म पाऊसच नाही येतंय झालं का आवरून आवरून झालं का?
आवरून झालय
हा हा जेवण वगैरे सगळ्यांचे आपटलंय का?
सगळ्यांचे जेवण झाले
अच्छा
सगळ्यां जेवण झालं आम्ही ना आता चार पाच बाया फिरून आलो
हो का कुठ का गेल
हा आणि पण पंढरपूर गेलो होतो
हा हा आजून
अकलकोट
चालल चांगलंच देव
हा तुळजाभवानी परत बाळूमामा च्या मंदिरला गेलो होतो
हो का ते आदमापूर का
आदमापूर
हा चांगलं चांगलं मी बी ऐकलंय का आजून बघण्यात नाहीये अजून कुठे गेल्या होत्या
अरे तिकड कार्ला देेवी तिकड गेलो होतो
हा कारल्याला एकविरा मातेचं देवस्थान आहे ना तिथं
हा तिथली खरी एकवीरा एकवीरा देवीच रूप आहे बाबा म्हण
हो ना हो ना तिथंच खरी स्थापना तिथंच आहे म्हणे देवीची
तिथंच आहे
हा हा तिथं चांगलं मग तिकडचे जे कोळी तिकडचे तिकडच येत असतील नाही का
खूप मज्जा केली
मग कोण ज्याच त्याच्या कामात असतं असंच काही निमित्त राहिल काय एकत्र येता
अशी मज्जा अशी एक मज्जा या इतक्या बायानी एकमेकांना जेवण देणं पण पण कोणी पापड्या बांधून आणले कोणी पुऱ्या बांधून आणले कोणी चिवडा कोणी फरसान
हा
खायला एकमेकांना बरोबर वाटून गाटून खात होत्या
हो का
खूपच म्हणजे खूपच मजा केली बायांनी अ कोणी शेल्फी काढते कोणी फोटो काढते कोण म्हणते मला काढून दे कोण म्हणते थांबग मी काढती
अहं चांगलेच मस्ती मजाक होती बघा काय म्हणता अ का किती जण गेल्या होत्या तुम्ही
आम्ही अ नऊ लोक गेलो होतो
गाडीच केली असणार ना तुम्ही
लहान मोठे करून पूर्ण बारा तेरा लोक जमून गेलो होतो डायवर ला पकडून
हो का हा का भाडं वगैरे काय होतं मग तिकडचं
म्हणजे आमी येऊन जाऊन तीन तीन हजार रुपये दिले होते
हो का
हा आणि भीमाशंकर लागेलो ना
हा हा.
ते दोनशे रुपये वेगळे घेतले त्यांनी.
अच्छा अच्छा वेगळे घेतले असन.
हा. जाऊन या फिरवून या ते. बाहेरच वातावरण एकदम. पाणीन पाऊस असा वाटायचा ना हिरोकार जंगल वाटायचं.
ह या दिवसात फिरायला मजा वाटते हो.
हा.
चांगलं वाटत जरा कसं ते उन्हाळ्याच्या दिवसात बिऊन राहत. दिवाळ्यामध्येहिती. अच्छा.
ह जे जोरीला खूप भारी वाटतं पण.
हो ना भाऊ आपण जाऊ.
जय झुलेला खू जय झुलेला खूप. बरे वाटत पण आम्हाला ते जो नवा गड बनवलेला आहे ना तोच दाखवला त्यांनी.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
जेजुरीचे दोन गड एक जुना गड आणि एक.
आणि हो का मलाी माहिती नव्हतं म्हणजे नवागड आणि. जुनागड जवळ जवळ आहेत का अंतरावरती आहेत मग ते.
तरी पन्नास साठ किलोमीटर अंतरावर आहे. धुळ्यापासून तर शादा इतकं येऊन जाते.
होव का.
नवागड पासून जुनागड ला जायला.
हा तिथं तुळजापूरला बी म्हणे तिथून मंदिरातूनच एक दरवाजा. जा म्हणे तुळजापूरला बी असं मी बी ऐकलं. तिथूनच मंदिरातून दरवाजा आहे म्हणे तिथं बी म्हणे की जे आपली तुळजाभवाने आहेई आहे ना. तिथं सारी पाठ वगैरे खेळायचे म्हणे तिथं मायरे म्हणे ते तिथं म्हणे. बरस म्हणजे तिथून खालो ना अशा. खाली पायऱ्या उतरून जाव्या लागत म्हणे तिथंच दरवाजा आहे म्हणे. तिथं अशे खाली पाय रे मग थोडसं असं गावासारखं लागतं बरच अंतरावरती चालून जावं लागतं पाईप वाईप. पाय पाय पाय पाय गावातूनच रस्ता आहे तो म्हणे हा. आणि तिथं म्हणजे आपली जी मा देवी आहे ना ती तिथं सारी पाठ वगैरे खेळायची म्हणे. मग तिथं ते सार पाठच ते. जस तस म्हणे हा तुळजापूरला आम्ही बिया.
नाही हम्म.
पण आता कसं ते लहानपणीच ना आता भरपूर बदल झाले असतील ना का.
हा खूपच म्हणजे आता अजून बांधकाम चालू आहे. मंदिराचा जो बांधकाम आहे ना तो पूर्ण नाही झालेला आहे.
हा हा हा.
बांधकाम सुरुवात केलेली आहे त्यांनी बऱ्यापैकी झालेले आहे. पण अजून एक दोन वर्ष बांधकामला म्हणजे पूर्ण. रेडी व्हायला चांगले दोन तीन वर्ष लागून जातील.
हो का. ह. आणि आदमापूरला आपण जेव्हा जातो तेव्हा म्हणजे मंदिर मंदिरात जायला म्हणजे. जवळच आहे का तिथं का तिथं विकाई हा आहे अंतरावरती वगैरे.
नाही काही अंतर बिंतर नाही एकदम जवळच आहे. टेकडी वगैरे काहीच नाही एकदम सपाटीमध्ये आहे.
हो का आदमापूरला का बाळू. बा बाळूमामाचं आहे ना तीर्थस्थान तिथं घोंगड्या वेगेर. वगैरे भेटत असतील ना इथऊ
मग खूप महाग एवढ्या एवढ्या घोंगड्या एक्कावन रुपये.
हां
एकशे एक्कावन म्हणजे असा हजार पर्यंत घोंगड्या होत्या तिथं.
हो का ते कसं आपल्याकडे ज्या भेटत नाही ना तिथंच तिथूनच मग ते लोकरीच वस्तू वगैरे तिकडच भेटतात नाही का. चांगली खरेदी केली असेल मग तुम्ही.
काय नाही हो कुठे चांगले खरेदी पैसे तर पाहिजे महिना अखेरमध्ये. जायच म्हणलं ना जीवावर येत आणि त्या माझ्या मैत्रणी. ति लामण लावली येत येत येत
ह बरोबर बरोबर
तुला यावाच लागेल तू येतच नाही दोन चार वेळेस सांगितलं.
असं बी फिरण होत नाही हो असं. निमित्त आपण सांगतो जाऊ जाऊ पण ते नंतरच्या नंतरच राहून जात ते. असं चाललं गेलं ना चांगलं झालं ते. जाऊन आले देवदर्शन होऊन गेलं काही का असं ना.
एकट्या एकट्या जायला बी बरं वाटत नाही घरातले एक दोन लोक राहिले ना. माणूसला कस बरं वाटत की नाही बा मी एकटं एकटच फीरायला काही. चांगलं वाटत नाही.
तेच नाही अनोळखी राहिले का आपले राहिले कसं आपण मग सगळं व्यवस्थित राहतो ना असं राहतो.
एकमेकांना सांभाळून घेतो बा. काही वस्तू दिसली तर हे.
हा थांबून घेतो जरा घेऊन घेतो आपण बी बघून. ठराव वगैरे करून घेतो ना आपण डायरेक्ट जायचं घ्यायचं ते बी चांगले नाही ना. आणि सोब तचं बी मग थांबायला जे. थांबायला पाहिजे आपण देवस्थानला जातोत थोडस.
असं म्हणजे काही पाय पायाच्या पण नाही निस्ता अस देवाचा हात लावाच्या देवाच्या पायाला आणि पडा. काहीस् तो टिकली पाहू का बांगडी पाहू का काही देवांचा काही घेऊ. तर काहीच नाही होते त्या बायांकडे इतका कंटाळा आला होता त्या बायां इक जीवावर आले होते की असं तर येनना कित्येक बोलून टाकू ना कित्येक नाही. पंजाव मार आवरून घेतली.
काय आणि थोडस तिथं म्हणजे आपण देवदर्शनाला जातो म्हणून. व्यवस्थित तिथं फिरायचं बघायचं आपण परत परत थोडी ना जाणार आहे तिथं.
आता त्यांचं पाहिलेलं आहे पण आपलं पाहिलेलं राहत नाही तर मग बा सांगायच ना तुम्हाला काय पाहायचं हे पाहून घ्या घ्यायचं. घेऊन घ्या
बरोबर ते नाही घेत घेत दुसऱ्यांना बी घेऊ देत नाही असं वाटत. खरय ना बघुना आपण.
आता मग आ मीन माझी बहिणीकडे ते साखरवाले बहिणकडे बहीणसोबत गेली होती ना. ते लोक खूप मस्त मधे होते सगळ्या वस्तू चु का पाह द्यायचं काय घ्यायचं बा घेऊन घ्या. काही पाहाचंय पाहून घ्या यांच्या तस काहीच नाही मंदिरात घुस
आपण थोडी ना त जागेवर एकदा गेलं का मग परत. बरोबर एकदा गेल - जागेवरती थोडी ना परत परत जाणारे हा भेटत तर हा बरोबर आहे ना तेच ना म्हणून शांततेत जायचं व्यवस्थित देवदर्शन वगैरे घेऊन जाणार आहे बी - चांगले पाहिजे सगळं माहिती पाहिजे त्यांना ह
बाकी मस्ती मजाक चांगली झाली बाकी फक्त हे देवदर्शनाच्या ठिकाणी चला चला घाई करून घेतली असे
हा पण गाडी मध्ये अशी मजाक चालायची व एवढी तेवढी - चालू राहतात सगळ्या बायांना चिडवाय च काम
हा मग काम पण कुठ केलं आता मग मी का ना प्रवासातच म्हणजे
नाही दोन ठिकाणी मुक्काम केला होता ना आळंदीला एक मुक्काम केला होता एक कोल्हापूर ला केला होता
बर झाल तिथं मग भाड्यानी घेतलं होतं का म खोली वगैरे
हा शंभर शंभर रुपये दिले होते ना असं दोन रूम केलेले होते
हा
मोठे मोठे दोन रूम होते
हा
त्याच्यामध्ये सगळ्या जणांना गाद्या टाकून झोपायला
हा जेवणाच वगैरे व्यवस्था त्यांच्याकडे होती का मग
नाही जेवणाच बी बाहेरून जेवण कर बाहेर
ते कस आपल्याला ती खट खायची सवय राहते हा आणि बाहेरचा आपल्याला ते कसं हे होत नाही आपल्याला घरी तिखट आपल्या आपले व्यवस्थित जेवण राहत आपल्या घरी ते बाहेरच तर बाहेरचं राहत
चार दिवस केलं दोनच ठिकाणी जेवण केलं ते बी व्यवस्थित नाही
हो ना तसच राहत ते बाहेरच
घरच्या जेवणामध्ये आणि बाहेरच्या जेवणामध्ये खूप फरक राहत आणि अजून दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे रुपये भरले तिथं
हा थाळीचे म तसेच रेट लावलेले आता तर वाढूनच गेलेत सगळे जेवणाचा रेट
एवढे पैसे घेता मग चांगलं ढंगा रंगाचं जेवण द्यायचं ना नाही
हा
मी तर बोललीच तेना म्हणता बाई याच्या पुढं तुमच्या सोबत काही यायचं नही
हो ना जाऊ आपण सगळेजण जाऊ एकदा फिरायला कुठ तरी जाऊ आपण बी
तेच करावा लागेल
हा मोठ्या दिदीने त्यांचा फोन वगैरे काही आला होता का काही नाही
फोन आला होता ते बी काय